हा बोल.
येतोय आवाज.
हा येतोय बोल.
हां, तेच म्हटलं. आजचं, आजचं आपण दोघींच क नै कॉल आपण दोघी एकमेकांना पूर्ण करून घीऊया म्हटलं फ्री य मी पण.
हा चालतय, मी पण फ्री आय आता पाच वाजूसपर्यंत.
हा मग- मग होत्यात की आपले तेवढे पाच कॉल, कंटिन्यू करूया मग.
हा हा चालतय.
हम्म. मग काय कराल्या, जेवलीस का नाही? अं जेवले की, उपवास होता ना त्यामुळ उपवास सोडला. मग आता दिवसभर आता फ्री हाय, सहा सा वाजूपर्यंत फ्री हाय.
हा हा, काय केलेलीस मग स्पेशल?
स्पेशल असं काय नाही, अ शेवग्या शेंग्याची आमटी केलेली.
हां.
डाळगूळ घालून.
हा हा.
चिंच गूळ घालून आमटी केलेली.
हां.
भाजी केलती बटाट्याची.
हम्म हम्म.
चपाती, वरण, भात,
हां.
जरा वेळ झाला ना आज, उपवास सोडायला.
लवकर सोडशिल का नाय मग.
आवरत बसले सगळं त्यामुळं वेळ झाला. सगळ्यांना जेवन त्यन वाढून मग निवांत जरा, जेवायला जरा वेळ लागतो नाई.
हम्म, सगळ्यांच कामं आवरून निवांत जेवत बसायचं.
हा तेच की, मग मधनं मधनं उठाय लागतय मग उगचच जेवताना. म ते नको वाटतय मग.
हम्म,, एज किती आहे तुझं?
माझं, असल कि चौतीस हाय.
ओ मोट्टय तुम्ही मग माझ्यापेक्षा.
का गं, तू किती सालचीयेस?
अं, दोन हजार दोन.
दोन हजार दोन ची आहेस व्हय तू म्हणजे अजून शिक्षण घेतेयस का?
नाही माझं पण झालय लग्न.
लग्न झालंय व्हय. ह ह म् मुलं आहेत की काय?
मुली आहेत दोन लहान.
लवकर झालंय की मन लग्न?
लग्न अठरा वर्षात झालंय माझं.
म् अजून चालू आहे म्हणायचं नवीन आहे म्हणायचं अजून म्
होय नवीन कुठं अठरा वर्षांत म्हणल झालं पाच-सहा वर्ष झालं लग्
पाच-सहा वर्ष झालं काय लग्न होऊन. तेच की लवकर लग्न केल्यास म्हंटलं तू?
होय.
काय त् मग शिक्षण काय घेतलेयस?
बारावी केलीया.
बारावी झालीया तुझी पण?
हम्म
हं हं म् कॉमर्स मधनं काय? आर्टस् हाय कॉमर्सच केलस व्हय म् पुढं का कंटिन्यू केल नाहीस?
नाही क् करूच वाटत नाही लग्न झाल्यानंतर काय म्.
हुम् हम् टायमिंगच हे होत नाही ना.
टायमिंगच घरातली काम वगैरे
हं नाही ते लग्न झाल्यावर होतच नाही ते.
होत नाही. कोणतं गाव हाय तुमचं?
आम्ही इकडं इचलकरंजी साईडला हाय.
आमचं पण तेच हाय.
इचलकरंजी वरून बोलताय तुम्ही पण?
नाही कुरुंदवाड.
कुरुंदवाड हं.
तुमचं?
आम्ही इचलकरंजी कोरोची मध्ये.
कोरोची हा हा.
पुरूनवाड मग तिकडं वाडी जवळ जवळ येत असेल व्हय नी?
जवळच आहे वाडी.
म्हणजे तुम्ही चालत पण जाऊ शकता काय असं एवढ्या जवळ हाय?
होय गाडीवरन गेलं तर पाच मिनटमध्ये जातोय.
होव.
हम्म
म् प् म्हणजे पुराचं पाणी वगैरे लय येत असेल की म् तिथं?
येतय होय.
मंग त्यावेळी काय करताय तुम्ही म्? शिफ्ट करतय. सगळा पसारा शिफ्ट करताय पूर्ण?
नाही आमच्या घरात येत नाही पाणी आमचं घर कनी इकडं उंचावर हाय.
हं हं
जास्त मोठा पुर आलेला माहितय का दोन हजार एकोणीसला.
हा आलेला की होय.
तेव्हा आमच्या दारात पाणी होतं, आजूबाजूला सगळीकडं पूर्ण पाणी हो त पण, घरात आलेलं नव्हतं पाणी, जरा उंच उंचावर हाय घर,, हा म ते तरीपण आम्ही गावाकडं जाऊन राहिलेलं, आणि थोडं पुलं वगैरे बंद झाला का नि, अ पुलाच्या आजूबाजूला थोडं पाणी आलं किं म पुलावर खरं पाणी आल्यावर लहान पुलावर, तर आम्ही जातय गावाकडंच जातोय रस्ता बंद होतोय ना सगळीकडनं, म्हणून जातोय आम्ही. इथं मग राहत नाही, हम्म.
यंदा नाही वाढतं जास्त पाणी.
नाही आत्ता कुठं पाऊस पडला नाहि ह्या वर्षी.
नाही क नाही, आमच्या इकडं पण फक्त ख खालचा पूलच थोडा हे झालाय. बाकी नाही म आम्ही, आता आणि ओसरलं.
हो.
नाहीतर कायम कसं गणपती मंदिर पूर्ण असं पाण्याखाली जातय. एवढं पाणी येतय, यंदा नाही जास्त.
पडला नाही जास्त, पाऊस नाही जास्त.
नाही जास्त पाऊस.
हम्म.
मग पौर्णिमेला वगैरे तेनं जातय का नाही, वाडीला मग.?
जातोय की.
आता गुरुपोर्णिमा जोरात असल की.
होय गर्दी लय आसत्या.
होय.
हम्म.
पारायण वगैरे तिथं चालू असतय वाडीत.
चालू असतय की, स्वामी समर्थांच्या मठात असतय.
मठात
दत्त मंदिरात पण असतय.
हं हं, मठ आता छान झालाय ना ते स्वामी समर्थांचा.
होय, छान केल्यात आता.
हम्म, ते इथलं दत्त मंदिरचं भोजनालय बंद केलं काय ते?
ते बंद केलं पयलं हुतं ते, अ हे आणि हाय तरी, हे चालु हाय की, अन्न छत्रालय चालू हाय तिथं.
तेच की, तिथं नाहीये वाटतं, म्हणजे मी दोन वेळा गेलतो, तिथं
पहिला होत कणै, पहिला होतं तिथं नाहीयाय, मंदिर च्या मागचं हाय आता.
मग हिकडं स्वामींच्या इथं कसं खालीच आहे ना मठात ते.
स्वामी, स्वामींच्या मठात तिथं खाली हाय, पयला कुठ कुठं हुतं सांगू, ते दुसरा मठ हुता माहितय का, कुठल्या महाराजांचं
तिगडं पुढच्या बाजूला काय
तिकडं होतं पहिला आता तिथं नाई, स्वामींच्या मठात पण मिळतय प्रसाद आणि दत्त मंदिर मध्ये पण तिथं भोजनालय आहे, तिथं पण मिळतोय प्रसाद-
मग टायमिंग त्यांचं बदलंय का काय माहित. कारण दोन वेळा आम्ही गेलो त्यावेळेला दत्त मंदिरला तिथं.
हम्म दुपारी असते बारा वाजता. आणि संध्याकाळी पण असते.
हो हो स्वामींच्या इथं मिळालं तिथं असते.
हा तिथं पण रोज असते.
होय रोज असते. भरपूर जण येतात न ते पण,
स्वामींचं मग तुम्ही काय करताय का नाही सेवा वगैरे.
नाही एवढं जास्त टाईम नाही मिळत जायला. जातोय मठाचे वगैरे पण, एवढं सेवा वगैरे करत नाही जास्त.
वेळ मुलींच करायचं लहान आहेत काय अजून, मग शाळेला वगैरे असं जात नाहीत काय.
शाळेला जातात कि, युकेजी ला एकटी आणि एकटी अजून छोटे ती तीन वर्षाची.
इ लय लहानत की मुली मग, दोन मुलीच आहेत मग.
हा ना.
हम्म बर लय लहान मग काय वेळ मिळते तुम्हाला.
हम्म, तुम्ही काय करताय घरी?
मी घरीच असते.
हम्म हम्म
तसं जॉब वगैरे काय नाही करत. हा य घरचंच.
हा मुलं?
दोन मुली हायेत एक मुलगा हाय
हा हा
हम्म मुली माझ्या मोठ्या आहेत ना.
मुलगा लहान हाय.
हम्म मुलगा लहान, लहान म्हणजे? अ होय.
कटलं
मी तुम्हाला पाहिजे असेल मी पर्सनल कॉल करते तुम्हाला आणि माहिती देते सगळी. हा शंभर टक्के खात्री येत.
हा ओके म पर्सनल कॉलवर सांगा ते.
हा सांगते की तला सगळे माहिती देते. मग सणांचं वगैरे काय काय आवड आहे का नाही?
आहे की सण आले की रांगोळी वगैरे. साडी नेसायचं. परत पुरणपोळ्या वगैरे उद्या आता उद्या करायला लागतात पुरणपोळ्या,
उद्या, उद्या महाराष्ट्रन बेंदूल करताय का तुम्ही? हम्म आम्ही कर्नाटकी बेंदूर करतोय.
हम्म हम्म आम्ही महाराष्ट्र. होय
मंग गणपतीत काय काय करताय?
गणपतीत काय डेकोरेशन वगैरे करायचो गौरीचीय ते माहितच आहे गौरीची गडबड काय काय हम्म गोळा करायचा सगळ्याला फुलां
मग म्हणजे दा दारात भर ताय काय असं नदीवर वगैरे जाऊन ओड्यावर जाऊन असं भरताय तुम्ही?
नदी आहे जवळ नदीवर जातोय.
सगळी असतील की महिला मंग गावातली?
हम्म एक मिनटं हॅलो.
हां बोला की.
गावातले सगळे जण तिथंच भरत्यात नदीवर जाऊन नाही एक एक बायका असत्यात त्या दारातच बोर वर भरत्यात.
आमच्या इथं लांब पडते नाही होय. ते नदीवर जाऊन जरा छान वाटते ना भर
छान वाटतेय होय सगळ्या बायका असत्यात. तिकडनं चालवत यायचं तेवढं भारी वाटते दारातल्या दारात काय मगा
आमच्या इथे नाही ना सोय त्यामुळे आम्हाला दारातच भराय लागते.
हा तरी पण गल्लीतल्या घोळ्या करायच्या सगळ्या.
होय असते आमची पूर्ण सोसायटी येते एक म्हणजे बाग आहे सोसायटीचे मग त्या सोसायटीच्या बागेतच सगळी जणे एकत्र येतात.
हां.
स भरपूर जण असतात तरी पण वाजतस वाजत वाजत असं पूर्ण असं राऊंड सोसायटीला मारून मग आपल्या घरात देतात असं छान असते आमच्या इथं पण.
हम्म ते भारी वाटते सगळे मिळून
आणि तेत त्याच वेळेला वेळ मिळते ना बायकांना सगळ्या एक
एकत्र येत्यात होय नाहीतर कुठं रोज. रोज कुठ येत नाहीत होय.
मग त्या सणालाच तेवढं म असं एकत्र लवकर आवरायचं आणि नऊला म्हणजे जाय तिथे गणपती जवळ.
हम्म.
त्या तुमच्या दारात असते का नाही असं कार्यक्रम वगैरे ते नसं गणपतीत काय?
असतंय की मंडळ असत्या आता. प्रत्येक जण आपापल्या मंडळात गणपती बसवत्यात.
हम्म.
प्रत्येकाचं वेगळ वेगळं मंडळ असत्यात हा. मग त्या त्या मंडळातल्या बायका जात्यात आणि अ टिपऱ्या वगैरे असत्यात.
तुम्ही काय खेळता का नाही मग टिपऱ्या वगैरे फनी गेम्स
खेळतेय कीया फनी गेम्स पण ठेवत्यात. हम्म संगीत खुर्च्या असत्यात.
मग भाग घेतस का नाही तू?
घेते की.
घरी कोण कोण असते मग?
घरी जॉईंट फॅमिली आहे सगळी. म्हणजे यांचे काका, काकी परत त्यांचा मुलगा, मुलगी. सून हम्
पूर्ण जॉईन फॅमिली आहं मोठी फॅमिली आहं वाटतं.
होय.
मग एवढं सगळ्यांचं करावं लागतंय?
होय.
म्हणजे आम्ही जॉईन फॅमिली,